हॅलो.
हा बोल.
बोल की तू.
कॉ हे कॉलेज मध्ये हे झालं ऍडमिशन झालं.
ऍडमिशन फॉर्म चेक करून आले
हम्म.
आता उद्या पैसे भरणार.
किती?
सव्वीसशे सांगितल्यात तीन हजार रुपये घेऊन जाय पाहिजेत. आणि काहीतरी लागलं बिगल तर. त्याच फॉर्मच आणि पन्नास रुपये घेतल्यात. पन्नास नाही ग शंभर रुपये घेतलं.
फर्मचे?
हम्म फॉर्म भरायचं ते शंभर रुपये
हम्म.
ते सोडून आणि हे फी भरायची आहे ती सव्वीशे सांगितल्यात आणि ट्युशन ला गेल ताव खरं थरकर सर नव्हतं बहिना.
तेपण पण ट्युशन पण लावणार लगेच?
मग किती विषय हाईत माहिते का अकाउंटचं चार विषय ये अ काउंटच.
ह्या वर्षी?
होय. म्हणजे पूर्ण वर्षाचं आठ अकाउंट आठ विषय येत अकाउंटचं.
हम्म हम्म.
आवघडच हाय सगळं लय टेन्शन आलय आता. आधी कस होत आब्धी कस होत अकाउंट चा ऐशी ऐंशी मार्काचं दोन पेपर हुतं आणि बिझनेस स्टडीचा ऐशी मार्काचा एक हु ता.
आं.
आधी कसं होतं ऐंशी ऐंशी मार्काचं अकाउंटच दोन पेपर होतं
हम्म.
आणि बिझनेस स्टडीजचा ऐंशी मार्काचा एक होता. आता कस आहे ऐंशी ऐंशी मार्क अकाउंट च तीन विषय येतं बिझनेस स्टडीचा ऐंशी मार्काचा एक विषय आहे.
हम्म.
आणि अकाउंटचा चाळीस मार्काचा अजून एक आहे.
हम्म हम्म.
अवघडच आहे सगळं आणि ऍडमिशन कराय गेला मुळीक मॅडम म्हणाल्या ते इंग्लिश घेऊ नकोसा खगोलशास्त्र आहे ते घ्या. आणि मग तिथे गेल्यावर मोहिते सर आम्हाला खगोलशास्त्र दिस सना कि ग तुम्ही अकाउंटला अकाउंटचा हिसा अकाउंटवाल्यांना इंग्लिशच देणार म्हणून बसलाय ना माझ्या फॉर्म वर इंग्लिश विषय घटला.
म
मग काय मुळीक मॅडमसनी फोन केला, मॅडम आणि आम्हाला सर विषय दिना झाल्यात म्हणून. आणि मग त्यांनाला सांगितलो की मॅडमांना फोन मॅडमांना फोन केलो आणि मॅडमना सांगित लो सर विषय काही दिन झालाता. आणि सांगितलय आणि मॅडम सरांना सांगितलय. बोल ना. हॅलो
ठीक आहे
फोन चालूय जरा थांब पाच दहा मिनिटं. मेसेज आलाय ग मम्मीच्या फोन वरून. ह
हम्म माझं पंधरा.
हॅलो
करतो आणि करत फोन करतो थांब तुला. ठीक आहे हॅलो
बरं
मग मॅडमचनी सांगितलं हो की ग आणि मॅडम असं असं सर करा लागल्या तर. दहा सिटा राहिल्या आता आणि आम्हाला दिनच झाल्यात मॅडम सांगितल मग मॅडम. म्हणायला लागले की, सरांना सांगा मोहित मॅडम आणि ग्रुप केलाय त्यात आम्ह. आम्ही सगळेजण हाय आणि तो विषय द्यायला सांगा की म्हणून.
हम्म
हा सांग त्या विषयामध्ये पेपर द्याय लागत नाही गं आम्हाला. फक्त कनी जनरल नॉलेज च अभ्यास करायचा आहे स्टडी करायच आहे प्रॅक्ट. प्रॅक्टिकली आणि पेपर द्यायच नाहीये म्हणता. मॅडम म्हण्यालत्या तो विषय घे जो, इंटरेस्टिंग आहे, छान आहे म्हणून.
हम्म
आणि सर काही दिनाच की मग म सरांना मग मॅडम म्हंटल्या सरांच्याकडे दे फोन. सरांच्याकडे दिल्यावर मॅडम बोलल्या सरांच्या सोबत आणि मग हसलं बायिना सर बघून मग दे इकड चेंज करून देतो म्हटलं आणि म्हणा लागल्यात कि बरोबर बरो दिलं की विषय
कुणाकुणाला
दहा सीट राहिलेल्या मग मला शिवानीला अर्पिताला वैष्ण विला अं सिद्धार्थ ला सौरभला अथर्वला मंथन ला मिळालं
हम्म हम्म
अजून दोघी जणी बिझनेस स्टडी चालत पोरी त्यांना दोन दिलं ग आणि आकाश तर एक राहिलं आणि सरिता कनी लवकर गेली आणि तिच एक राहिला आता मग त्यांनाला इंग्लिशच घ्याय पाहिजे
हम्म
बचार्या आकाशचा कनी आधीचा एक इंग्लिशचा एक पेपर राहिलाय तो सोडून आता हिअनी घेऊन बसतय बघकी ह
हम्म परवा तुमच्या बरोबर आलता त्यो काय
नाही नाही तो याला नव्हता
याल नवहता व्हय
त्यांच्यात कोणतरी मम्मीच्या तिकडच कोणतरी वारलेलं
हा हा
म्हणता नि यायला नव्हता तो
बरोबर
आता आम्ही फक्त कणी सब्जेक्ट बघून येणार होताव
हम्म
त्या सब्जेक्ट भरायच आणि फॉर्म पैसे भरायचे म्हणून येणार त पण आणि मॅडम म्हणाले की ह्याला फक्त वीसच सीट आहेत आणि मग काय करतासा बघा म्हणून म्हणताना आणि भरलाव फॉर्म किती उशिर बाई तिकडन इकंड इंड तिकंड आम्हाला कोण काही नीट सांगच ना
हा हा
मग भरलाव चेक केलाव आणि मग फॉर्म घेऊन आले घराकड
हम्म
मग आता उद्या डॉक्युमेंटस आणि पैसे घेऊन जायचं ते भरायच थरकर सरांच्याकडे जायचं
किती वाजता
साडे दहा ला चालू होतय म्हणालत्या सगळेजण पोरी
हम्म
मग जायचं हितन पावणे दहाच्या बसनं जायचं
न पैशाच विचाराय पाहिजे होत ती बँक कितला उघडतया
आता बँक उघड तोपर्यंत कुणाकडनं दुसऱ्यांच्याकडन पाठवून घ्या पाहिजे
हो ऑनलाईन आहे
ऑनलाइन करायचंय
हा हा
वैष्णवीचं पण काय झालंय आता माझ्याच अकाउंटमध्ये पैसे भरायला आज वेळच नाही की मला बँकेकडे जायला आणि अण्णास सांगितलोय मी आज सकाळी
म
कधी देतात काय माहीत
हम्म - हम्म
बोगूया बाई आता काय-काय म्हं तर काय? संमजना झालंय
लेवेट वाचले आणि नाहीतर आणि इंग्लिश घेऊन बसाय लागत होतं आम्हाला.
हम्म म्हणजे हेच्या आधीपासनं इंग्लिश तुला नाही?
होता की थर्ड इयर ला कनी इंग्लिश विषय नाहीये म्हणून सांगितलेलं आम्हाला.
हां-हां
फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला होता आणि ह्या वेळला मग कनई इंग्लिश विषय हाय. खरं त्याला दुसरा विषय एक हाय निवडायसारखा. खरं त्या दुसऱ्या विषयामध्ये वीसच सीटा हायता. मग मॅड मॅडमानी स सांगीतलेलं की पाच सीटा फुल झाल्याता आणि आत्ताच तुम्ही तुम्हाला तो विषय पाहिजे असला तर आत्ताच फो अं चेक करून घ्या जावा, आणि तिथं कन्फर्म करून घ्या जावा, म्हणून पैसे उद्या भर तर चालतेय.
हम, हम्म.
पर्यंत फॉर्म भरूपर्यंत आणि पाच सीटा झाल्या दहाच सीटा राहिल्या कि मग.
हम्म हं.
सौरभला गडबडीनं बोलावलं फॉर्म भराय सांगितलं आणि आम्ही सगळीजण गेलोव मग तिथं. तर तो सर आणि पिडाय लागला आम्हाला.
हम्म.
तरी झालं, तस म्हणाय झालीस तर मग सरिताचं आकाशचं, अभिनवचं कोम्याचं मला काय माहित नाही, त्यांचं तिकडंच दुसरीकडे जातय.
दुसरीकड जातय म्हणजे?
एकच विषय ग वेगळा पडतोय.
हम्म, हम्म.
बाकीचं काय आमचं आहे तेच हायीत. सरिता उगचच सरिता उगचंच गडबडीनें गेली घराकडं
हम्म हम्म.
ग्रुप मध्ये नसतयच ते, म्हणताना असं होतंय ग्रुपमध्ये नसल की कोण ना नंतर ना काय होईल काय सांगता येत नाही, आणि थांबायला येत नव्हतं? वेदू याई नाय काय अजून?
नाही अजून याला आत्ता सव्वा पाच वाजलेत, साडेपाच, सहा वाजू देत त्याला यायला.
हा. हा. बरोबर.
मोना दीदी फोन केलती?
केलती बाई
मग?
अं क्लासमध्ये होतो मी, उचललो आणि सांगितलो क्लासमध्ये हाय, नंतर फोन करतो म्हणून
हं. हं. आणि तो परवा तो ड्रेस घालणार होतीस आणि तो का ड्रेस घातलीसं काळा
व्हाईट कलरचा तो
हं
हम्, त्यात ब्रा दिसलती बाई लय.
तेच की, इस्त्री केलतीस म्हणताना वाटलं ग.
घालून बघितलो, खर लय दिसाय अंग लय दिसायला लागलं म्हणताना आणि ठेवलो.
माणिक पण म्हणालती मोनाच छान हाय कि म्हणुन
हम्म, गौरी ती फोन केल ती मला
काय म्ह
आली सकाळी फिरून, कस झाली ट्रेन ह्यांव त्यांव आणि छान दिसायलासा कि, मोना कसली दिसा लागल्या केवढी चेंज झाल्या त्या
होय मो ना भरपूर चेंज झाल्या, सोड तू, भयानक.
नम्रता पण म्हणालती, फोटो चार पाठवलेल ग माझं
हा. हा.
दिदीच एक पाठवलेलो, मोना दिदी आहे भा वाटच ना झाली म्हणा लागली
हहहह मला आधिश वाढत होती आणि आता बक्की
काय नवलच
हम्म
भयंकर चेंज झाल्या सोडती
चेंज झाले भयंकर म्हणाल ती मानिकतय मोनाचा ड्रेस मस्त सारखी आहे. मी म्हटलं गोव्यातच घेतली मागं गेली तिथं वा
हम्म माझा पण छान माझा पण तो छान वाटला असता का नाही.
तु काय केसो उड मन संड क तरणी
केस सोडायचं काय नाही मम्मी मला ते कमरेला सैल व्यालत.
काय
ते पाटी मग ते इलॅस्टिक होतं माहितय ते सैल वलत आणि पट्ट पडालत बाई ते शर्वरती ती म्हणालती की मला फिटिंग करून घेऊन येशील काय नाही म्हणून
हम्म हम्म
काय ळगलं
शर्ववर दिी कस काय वन पीस घेणारणार होती ति पॅन्टच घेणार होती
कायमरी पईना
होोर
हा काय मा नाही नाही तिझ कनी बेळगाव मध्ये विसरलेलं आणायचं गडबडी ना आली ना मग त विसरले म्हणाल ती
हम्म हम्म बरो बर
त्यात पण बाई पोट केवढे दिसाल ते त्याची बिनबिज दिसाल त काय नव्हत.
कूणां शर्वररीच आहे.
होय
हम्म जाण सुतचीकत
कायण पाच दिस आलत ते
हम्म
होय आातवररखतीन केलं की चांगलं दिसायचंच.
अध जाड या
वर
हम् ह
म्हणूनच
हम्म